हो हा येत काय?
हो होता येत
होय होय. व्हयं.
हा आणि तुम्ही जे सांगत होते ना. नाचणीच. तर ते पण सेम बनवायचं का? कि आलं लसूण
हा आलं लसूण मिरची पेस्ट घालून किंवा मग नुसतं मीठ घालून बनवले ना तरी पण सुं सुंदर लागतात, आणि म्हणजे आता आजारी माणूस जर का असेल तर ते, पौष्टिक आहे ना नाचणीही.
हो हो.
हा आणि आता उन्हाळ म्हणजे आता ता पावसाळा येतोय, पण उन्हाळच्या दिवसात तर थंड आहे नाचणी, खूपच छान नाचणी म्हणजे थंड आहे ना खूप.
हो हो हो.
आणि परत कॅल्शियम पण.
हो लोह पण, कॅल्शियम पण, सगळंच मिळतं त्याच्यातून हो.
मी तर ते घालतेच, म्हणजे नाचणीची भाकरी तरी करते, कधी कधी मध्ये नाचणीचे घावण तरी करते, असं
हो का मी नक्की ट्राय करेन, ह्या दोघं पण तांदळाचे पन आणि नाचणीचे
आणि म्हणजे मुलं खातात, आवडीने ओ, ते मऊ-मऊ अस छान होत ना
हो हो आमच्याकडे आवो त्याचे पापड बनवत
हा बरोबर आहे, मी घेतलेत पापड ते नाचणीचे पापड पण मी घेतलेत. हो हो विकत घेतलेत. मस्त! एकदम फुलतात. छान
हो पण, त्याच्या मागे जे बनवायला एवढे कष्ट लाग लागलेले अस तातना. खूप ते पीठ दळाय च, गाळाय म्हणजे आधी ते धुवा म ते सुकवा पुन्हा ती थोडीशी ओलीच असते. तसच तिला दळायचं. पुन्हा ते पीठ गाळायचं. आणि मग त्याचे ते खिशी घेऊन आणि मग ते पापड बनवतात.
हो आणि त्याच ते गाळून ते चिक खाली येतो वरचं पाणी काढायचं आणि चिक खाली बसतो त्याच त्याच हे करायचं ना घाट
नाही नाही ते ते चीक खाली बसतो ते कुरडही असते हे ना
पण मग ते अच्छा पण मग ते वरच त्याच साल वग खरं जात नाहीत म्हणजे नाचणीची
नाही साल नाही जात कारण ते पीठ होतं ना त्याचं मग पीठ त्याच गाळलं जात कारण मग जेव्हा आपण पापड करतो ना तेव्हा ते अस जाड बारीक असलं तर मग ते व्यवस्थित खिची मदे ते अस गठूळ्या गठुळ्या नाही राहत ना मग त्याच्यात हम्म त्याच्यासाठी ते अगदी पातळ वाळवून आणि मग त्याचं असं हम्म बनवलं जातं आणि जे शेवटी जे वर ते गाळलेलं जे राह ना, जस म्हणतात तुम्ही सान नाइ जात तर ते साण च मग सगळ्यात शेवटी हे पापड चांगले कर करता अस म्हणतात आणि ब जे उरलेल अस जे गाळून वर तर मग त्याच एक शेवटच अ पूर्ण उरलेल्या एक अ खिशी वेळे पापड बनतात म पूर्ण म्हणजे त्यांचा कलर पूर्ण काळा अस
काळात असतो हो बरोबर ये बरोबर ये किती छान ना प्रत्येक ठिकाणी कणचं वेगवेगळ
हो आणि तुम्ही जे म्हणताय ना त्याच ते पाणी वगैरे काढून
ह ह तेची ती पण इतकी छान लागते इतकी आम्हाला आवडते सगळ्यांना म्हण आम्ही खातो, ती म्हंजे मी करते पण कधी कधी अस पण, ते खूप त्याला कुटाणा आहे म्हणजे अस खूपच ये.
ह गव्हा थोडा वेळ ते जास
तीन हो तीन दिवस तीन दिवस भिजत टाकून अ नंतर ते काय परत काढायच, त्याच्यानंतर मिक्सरमधन किंवा काही ठिकाणी ते यंत्र पण असतात हल्ली ना. अ म्हणजे दळून देत देतात आणि म ते भर पूर पाणी घालून ठेवायच, मग दुसऱ्या दिवशी ते वरच सगळं पाणी काढायच.
हो, त्याच माझ्या मते तीन दिवस पूर्ण
बदलत राहायच, हो वास येतो खूप पण बदलायच. ते पाणी.
हो हो.
हो मी केले होते, अगदी थोडे अर्धा किलोचे वगैरे केले होते मी इथे कुरडया. हा म्हणजे, ब करून बघण्यासाठी केल होत ते बाक कि काय अस हे नाही म्हणजे आणि आवडतात आमच्याकडे खूप सगळ्यांना ते.
हो, मला पण आवडतं असं मी म्हणजे ना आता आमच्याकडे लोणच बनवतात, बघा आता कैरी आंब्याचा सीझन असतो ना, तर आम आमच्याकडे लोणच बनवतात, मग आता म्हणजे माझ सुट्टीला जाण नाही झालं. आणि तिकडे सगळं लोणचं लोणचं तेन वगैरे बनवणं चालू आहे, म मी जेव्हा जाईन तेव्हा आईने बनवलेलं लोणचं मी आणेन मग म्हटलं की एक किलो ची कैरी आणू न आणि आपणच बनवून बघूया कसं कसं बनत ते, हो मग मी आणली किलो आणि मग आईला फोन करून विचारलं की त्याच्यासाठी काय काय लागत ते तु मला सांग जे जे मिळेल ते ते मी, अ आणून ठेवेन मग मी बनवलं ते लोणच लोणच मस्त आला हो पहिल्याच याच्यात बनवलं पण छान आलं,
पण तेच ना काय नाही होत फक्त कष्ट करायला म्हणजे जरा थोडे लागतात आणि आपल्याला माहिती नसतं ना त्याच्यामुळे आपल्याला ते जरा बुचकळ्यात पडल्यासारखं होत की काय करू आता हे किती घालू काय घालू असं म्हणजे थोडस होत.
हा हा पण आवडत अहो मला ते मलाअस वाटत ना की आईच आपली बिचारी किती दिवस करणार आपल्या साठी हो मग आपण पण ह्या गोष्टी की थोड्यातून शिकू आधी एक किलोच करू अर्धा किलोच करू
बरोबर आहे.
त्यात मग आप आपल्याला पण सवय व्हायला पाहिजे ना हया् गोष्टींची,
केल्या पण माझ्या छान झाल्या हो कुरडया म्हणजे असं गेल्या वर्षीच मी केल्या होत्या पण खूप सुंदर झाल्या म्हणजे ते तो चीक मग तो मी मोजला मग ते बघितलं किती पाणी लागत, तर त्याला ते युट्यूबला मग ते तेवढं पाणी घातलं, मग ते सगळं असं मिक्स केलं आणि मग आधी कागदावर सावलीत घातल्या, आणि मग नंतर कागद नेऊन ऊन्हात मांडला पण खूप छान! झाले मस्त एकदम.
मस्त वाटतं ना, असं काहीतरी आपण बनवलं आणि तो
हो, खूप छान झालं आणि आवडलं म्हणजे, ह्यांना मिस्टरांना पण आवडलं ते म्हणतात म्हणजे असं शिकून केलं ना. ते आपल्याला माहिती असेल वेगळं आणि शिकु शिकून करणं वेगळं ना. हा ते. हो, छान! झाला आणि त्याच्याकडे एवढं कुरडयांच इकडे एवढं नाहीये, आमच्या गावाकडे पण ते बाकी पापड बिपड आम्ही करतो, सगळं पोह्याचे पापड उडदाचे पापड बटाट्याचे पापड असं आम्ही करतो.
हा हा.
ह बटाट्याचे पण करतो म्हणजे, उपासाला लागतात ना शाबुदाणा बटाटा घालून.
हा म्हणजे पापड बनवतात का त्याचे
पड बनवतात त्याचे. मग अ त्याच प्रमाण कस बटाटा अस तो ना आपला तो बटाटा उकडायचा अ आणि अर्धा किलो बटाटा असेल तर साधारण त्याला अ अर्धा किलोच्या वर थोडं म्हणजे, एक सहाशे ग्रॅम वगैरे पीठ लागतं म्हणजे सांगू खरं बटाटा नवा आणि जुना त्याच्यावर पण असतं ते बटाट्याच किती चिकटपण आहे, त्याच्यात जेवढं भिजेल ना तेवढं ते साबुदाण्याच पीठ घालायचं असतं असं आहे ते.
असंय का?
आणि म ते पाणी वगैरे काही घालायचं नसतं, त्या बटाट्याच्या आ अ ओलाव्यामुळे जेवढं साबुदाण्याचं पीठ भिजेल तेवढंच भिजवायचं असतं आणि त्याच्यात फक्त मिरची पावडर आणि मीठ आणि जिरं एवढंच घालायचं असतं.
हो हो उपवासाची अस तं ना ते हम्म.
म्हणून आणि म नंतर ते साबुदाण्याचं पीठ थोडं पांढरं असतं ना ते ठेवून द्यायचं बाजूला आणि मग नंतर हे मिक्सरमधनं काढायचं म्हणजे हे बटाटा आणि साबुदाण्याचं पीठ, तिखट, मीठ आणि जिरं हे सगळं मिक्सरमधनं गोळा फिरवायचा तो तूप लावून घट्ट होतं ना ते चांगलं घट्ट होतं बायडिंग आहे ना आपलं साबुदाण्याचं ते घ ट्ट होतं आणि मग ते मिक्सरमधनं गोळा काढला की मग तो लाटायला घ्यायचं खूप छान अ म्हणजे लाटला जातो पण ते ना खूप असं अ नाजूक काम आहे हो ते. नाजूक आहे. अ म्हणजे पोह्याचे पापड आणि बटाट्याचे पापड हे खूप नाजूक काम आहे.
हा पोह्यांचे कसे? पोह्यांचे मी तर पहिल्यांदाच ऐकले.
काय म्हणता काय?
हो पोह्यांची नाही ऐकलेली मी.
नाही पोह्यांचे सांगू मी तुम्हाला पोह्यांचे पापड हे पेणला खूप छान मिळतात. म्हणजे रायगड जिल्ह्यात पेण म्हणून गाव आहे.
हो हो.
हां तर तिकडे ते अ सगळ्या महिला अ काय काय ठिकाणी कसं आता अ म म्हणजे ते फेमस असतात तसं अ रायगड जिल्ह्यात पेण हे गाव पोह्याच्या पापड हॅलो? हा. अ ते पेणला ना रायगड जिल्ह्यात पेण गाव आहे ते, पोह्याच्या पापडांसाठी प्रसिद्ध आहे. पण तिथल्या महिला आहे ना, अ एक साने पापड म्हणून आहे तर, त्या महिला एक सात आठ दहा महिला एकत्र जम तात आणि रोज पोह्याचे पापड करतात, पण त्यांच्या पोहे पापडांना एवढा खप आहे ना
हो का?
हा ते
म्हणजे त्यांचा बहुतेक असं, बचत गट
हा बचत गट, हा बचत गटातर्फेच आहे. ते म्हणजे आता जे काही मी सांगितलं ना, तेे फेमस आहेत साने म्हणून पोह्याचे पापड, तर ते बचत गट नाही. त्यांचा गृह उद्योगच हाय.
हो का?
हा आणि बचत गट आहेत, ते वेगवेगळे करतातच. दहा जणी, आठ जणी हा आणि हे जे पापड आहेत, ते पोहे थोडेसे भाजून गिरणीतन दळून आणतात.
हा हा हा.
हा म्हणजे घरघंटी असेल, तर उत्तमच म्हणजे भेसळ येत नाही. आणि त्याच्यात पाप पडखार, हिंग, ती खटमीठ घालून ते भिजवून, मग त्याचे पापड करतात असं हाय तिथे.
हो का?
हो हो मी स्वतः म्हणजे जाऊन आले भेट देऊन आले तिथे. त्याच्यामुळे मला हो आम्ही ते तिथून नेहमी मागवतो म्हणजे पेणवरणं पापड पोह्याचं.
ते जवळ आहे का
हो आम्हाला जवळ पडते आणि ते दुप्पट फुलतात म्हणजे तुमचा पापड आहे. त्याच्यापेक्षा दुप्पट फुलतो तो एवढा सुंदर असतो पापड
हो का?
छान असतात हो हो हो म
हं का आमच्याकडे पोह्यांचे नाही बनवत त्याच्यामुळे मला ते वेगळंच वाटलं ऐकायला की पोह्यांचे पण पापड बनतात.
बनतात हल्ली पाप
बघा ना अ आमच्याकडे चिवडा बनतो. पोह्यांचा. पापड मी पहिल्यांदा ऐकलं
पातळ पोह्यांचा बनतो तो.
हा हा चला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून मस्त वाटलं आणि नव्याने ओळख झाली.
हो हो आणि बर वाटत हो असं कोणाशी कशी बोलल्यावर जरा हो हो खूप छान वाटत आहे हो चला तई हो हो ओके बाय बाय